हॅलो!
हॅलो?
हा मॅम,
नमस्कार! मॅम, हो येतोना,
हॅलो? येतोय ना,
माझा येतोय का तुम्हाला?
होय येतोय,
माझा येतोय ना, का चाललंतल कशा आहात, तुम्ही कसं होतत तुम्ही, झालं का चहा, पाणी, मी मजेत,
हॅलो? हो,
आवरली का काम, चहा वगैरे?
बाकीचा आवरलं गेल, आता स्वयंपाकाची तयारी.
हा प्रत्येक म्हणजे, अ वर्किंग वुमन्स लेडीज ना कंटिन्यू तीच, तीच तसंच काम चालू असतात, ना म्हणजे गृहिणीचा, अ जीवन कस आहे, सकाळी पाच पासून म्हणजे पहाटे पाच पासून मस्तेची सुरुवात होते चालुकामाची
हम्म
गृहिणीला म्हणजे दिवसभर प्रत्येकाचं काम करावं लागत मुलं तर त्यांच्या सकाळी शाळा असल्या कि पटकन उठून त्यांना टिफीन करून त्यांच्या पुन्हा मग घरातला आ आवरा आवर होते त्यानंतर पुन्हा नाशत्याची तयारी नाय तो पर्यंत पुन्हा त्यांना ते स्वयंपाकच दडपण काय करू भाजी काय करू ये कंटिन्यू त्यांच स्वतःचं चालूच असतं,
आता फ्रीज मधल्या सगळ्या भाज्या खाल्यात आता भाज्या काय करायची याचं टेन्शन
ज ते लोक पाहिजे आता आम्ही जी राला करणार आणि काम करता बाकीच काय भाज्या पाऊस पाण्या अस कसं इतकं चांगलं पुरेस चांगलं मिलेजिक पाऊस चालू आहे ना आमच्याकडे तर मग ते भाांजीपान आहे प म्हणजे ठडलेलं हवं सर
आणि आमच्याकडे हे पाऊसच
ते खाऊ पु ना ह् ते का पुन्हा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो
हो
मुलं सपट तर आजही पडतात ना
हो ना
ब प्रत्यक्ष मग घरातले साईकताना कधी भिजवतो कधी ह् चऊ म असे माझ्याकडून आ खात असतो ते चांगलं का आरोग्यासाठी
हम्म
आणि तरुला कस आहे म्हणच्यात स्वयंपाका सोबत हा ति स्वयंपाका सोबत तिला म्हणजे घरातल्या किंवा म घरातल्या किंवा बायच्या अस असे अनेक बाबत असतात ना प्रत्येकाच्या
हम्
कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबांमध्येगळ का म्हणजे एकत्र कुटुंब असतं होता बरेच वस वृद्ध माणसं असतात म त्यां त्यांची देखभाल त्यांच्या शरीराची म्हणजे त्यांना अ योग्य प्रकारच व्यायाम करून घ्यायचां त्यांच क्षण पाणी नाचता त्यांचं योग्य व जेवण पुन्हा त्यांना त्यांच्या मेडिसन्स त्याच्या आणि ती हो हो असं चालूच असत की रोज भर का त जा
आं
हो जा
हॅलो
हॅलो
हा किती जण आहेत
तीन तीन गावांच्या फॅमिली ह
तीन जा तीन जाव आहेत अच्छा बरच मोठी
च म्हणजे प्रत्येकाने सां स प्रत्येक मुनाच मना व अस ठेळून घेतलेला आहे प्रत्येकाने ह का मला पण घेतल्या पुढ मुलांना सांगाच चमटांचा सरमणीचा म्हणजे आज आज समजा इथे काम घ दो ज दिवसून ह चालू असत अससं कनटीन्यू अ छान वाटते इकत्र म्हणजे का मुी सर पण होत
इंडियन कल्चरमध्ये ते आहे आमच पण जॉईंट फॅमिली
हम्म
हम्म
हा च त सारखं चालूच असतात
हो मुलं लहान लहान आहेत की बर्या मोठे आहेत
नाही छोटे छोट
आमचे पण छोटे छोटते सगळ्यात मोठं बाळ आमचं किती वर्षलंय पाच वर्षाच
हा का म म
सगळ्यात मोठं बाळ आमचं पाच वर्षाच बाकी सगळे त्याच्या खालीच
ह म्हच कस वाट बघ ना आ नर्स नस टाकलं तर मग तथूचचरीात
त्यांचे आणि एक का त्यां बघा जुनियर सिनियरच्या मानाला आत्ताच्या मुलांना स्टडी किती ती हायरेतयेते
तेच
प्रेशर किती येतंय अभ्यासाचं माझं पाात एकक रडतच माझ्या आणि नाहीय होत
हा आणि टीचर्स लोकांमध्ये घाततात पण ह आता ते कमप्लीट करून सांगणार ते म्हणजे कप सग असते असतात
अर ठीक आहे ना चला ते ते कम्प्लीट करण्याचा आपण एक विषय घेतला ना मग त्या बाळाचा कमप्लीट क त्याला करणं वेगळं आपण करून घेतो आपल्याला करून घेत नाहीत का कंटाळा येतो का रात्री दहा साडे दहा वाजून जातात त्या बाळाने झोपायच केव्हा सकाळी उ खासकेव
तेच म जातो ना मुलांचा आकास भटलं की स्वयक स्वयंपाक सगळ जेवढ झाले कि ज कात ते भांड प स्वच्छ करून ठेवलं म्हट असरीर् साडी्या आपल्या बघव फेम
नाही आमचं काय असतं माहिित आहे का दिवसभर शेतातले काम चालतात म्हणजे घरातलं बाहेरच काम चालतात मग मुलांचा दिवसा अभ्यास नाही हो जेवण झाल्यानंतरच अस घेणं आणि त्यानंतर नऊ साडे नऊ नंतर पोरना अभ्यासाला बसवणं म्हणजे खूप कठीण होन जातय
ह जेवल्यानंतर काय त्यां मलाी झोपच अभ्यास नकोचतात मग आम्ही काही करतो पहि आमचा अभ्यास घेतो अभ्यास निटल्यानंतर म्हणजे एक जण जरी अभ्यास घेतात पण आता बाकी सगळं ते आप आपल्या कामात चालू असतात पण ते एक जण सडी घेऊन घेऊन जात म्हणजे ते
नमचं तसं नाही राहत ना आम्ही दोघेचा आवाज कधी शेतात गेलो होता मग एवढं तेथवढं आजीनी करून घेतलं तर ठीक आहे असं आजी करून घेतात भाऊ पण मग
आपण ख
आमच्या आजीलाही सांगावं लागतं का हे बघा नाही आजीला सांगावं लागतं कधी बघा
आमचे मु पाखी बागांना शिकवतात तेच थँक्यू टीचर बोड घेऊन बसतास आची सॅडप आची सि्ट त जाण का होत साधेच वा असतात त्यांचं ते कधी कधी टीचर आहे नत कधी कधी डॉक्टर आहे म्हणता आधी तुला ते श प्रसिद्ध